हॅलो
हॅलो
हा येताोय आवाज
हो येतोय आवाज माझा आवाज येतोय तुम्हाला
हो बोला ना
काय म्हणताय झालं जेवण वगैरे
हो कोणतं?
हो झाली.
अच्छा काय करताय आता?
काय नाही निवांत जेवण वगैरे झालं सगळं आवरलं बसलेय आता. तुम्ही काय करताय?
मी पण आवरलं सगळं आणि मग बसली म्हटलं कॉल करून बघू
हा ना हं मी पण तेच दादाला कॉल बघू मग पाऊस वगैरे आहे की नाही तुमच्याकडं
आमच्याकडे एकच दिवस आला होता भरपूर त्याच्यानंतर नि गेला तो काही आलाच नाही अजून
अच्छा
हम्म वातावरण होत पण येत नाही.
येत नाही हा तेच ना आता जून महिना पूर्ण संपून केला. झाला तर काय पाऊस नाही.
झाडं तोडली सगळी तर पाऊस पण या वर्षी येत नाही.
हा पाऊस नाही तर म काय उन आता उन्हाळा एवढा कडक होत आणि आता परत जून महिन्यात पण ऊनच बघायला लागतय.
हम्म मागच्या वर्षी तर मे प मे मध्य च पावसाड स्टार्ट झाला होता ना.
हा ना आणि ह्या वेळेस पाऊसच नाही मागच्या वर्षी उन्हाळा बघायला भेटला नव्हता ह्यावेळेस म्हणून उन्हाळा बघायला भेटला.
जास्त दिवस.
जास्त दिवस हा फिरायला भेटतय सगळ्या लोकांना इकडे तिकडे तिकडे इकडे. गेल्या वर्षी कोणाला फिरायला भेटला नाही.
हम्म बऱ्याच जणांचे उन्हाळ्याचे सामान पण बनवून झालं नव्हतं.
हो पावसामुळे सगळं ते हा पापड ह्या वर्षी सगळ्यांच झालं असेल तुम्ही बनवता की नाही मग.
हो बनवतो ना घरीच बनवतो सर्व ऊडदाचे पापड नागलीचे पापड कुरडई. सांडके. फराळाचे ते चिप्स वगैरे.
हा मग पावसात वगैरे फिरायला आवडत असेल तुम्हाला.
मला पावसात फिरायला आवडतं ना.
आवडत ना म छान वा ट तर मला पण आवडतं पावसात फिरायला. धबधबा वगैरे बघायला आवडतो वॉटरफॉल्स बघायला खूप आवडत
हम्म मला पावसामध्ये ना गाडीवर टू व्हीलर वर जायला आवडत.
हा छान वाटतं मला पण तसच आवडत.
हम्म.
भिजायला खूप आवडतं.
मस्त छान किंवा मग हिल स्टेशन ला पण छान वाटत.
हा छान वाटतं पण काय पाऊसच पडे ना आता जर पाऊस पडला तर मग अं जुलैमध्ये फिरायचे चान्सेस भेटतील.
हम्म.
हम्म अजून काय काय आवडतं. हा जास्त पाऊस असला तर मग फिरायला नको वाटत
हम्म नाही धबधबे चालू रा्हायला जास्त पाऊस. चालं तर चाले होतात ना.
हा जास्त पाऊस आला तर चालू होतात पण मग फिरायला नॉर्मल
हम्म रिमझिम पावसामध्येच जाय का चालत ह
हां मग आवडतें तसं.
हम्म हम्म.
हम्म बाकी अजून काय काय आवडतं तुम्हाला.
अजून बाकी मधच चित्र काढायला आवडत.
अच्छा हा काय.
हम्म तुम्हाला.
ड्रॉइंग ड्रॉइंग खूप आवडतं काय तुम्हाला
हो.
अच्छा मग का कळता की नाही आता ड्रॉइंग वगैरे
आता मुलगी छोटी आहे ना तर ते काही करू देत नाही त्यामुळे सध्या बंद आहे.
अच्छा.
हूं ती नस ती नव्हती तेव्हा कराय ची आणि मग ती थोडी मोठी झाली की मग करेल परत
हा
आता काय होतं ना मी बसली. की ते सगळं सामान तिला पाहिजे असतं पेन्सि ल दे इरेजर दे.
हा लहान मुलांच तसच असतं.
हम्म मग ते काय करूच देत नाय आणि केलं तर सगळं खराब करून ठेवत.
हा ना
हम्म तुमच्याकडे आहे छोटे मुलं
नाही.
नाहीये का.
नाय.
आमच आहे तर तीनी सगळ्या घराच्या भिंतींवरती ड्रॉइंग करून ठेवलेलय.
हा का हा लहान मुलं तसच करतात. ड्रॉइंग वगैरे करून ठवतात हा तेच ना.
तुम्ही काय करता मग अजून
काम मी काय नाय मी घरी घरीच असते मला पण म असं ते डेकोरेशन वगैरे करायची जाम आवड ये बर्डे असेल
हम्म हम्म हम्म
हा मग तस सर्च करत राहते काय काय फोटोग्राफीच वेड आहे मला.
अरे वा फिरायला गेल्यावर मग भरपूर फोटोग्राफी करत असाल.
हो खूप मला खूप आवड आहे फोटोग्राफी. म फिरायला पण खूप आवडत ना.
हम्म हम्म
हम्म
बाहेर गेल्यावर खायला काय आवडतं आणि मग
हम्म बाहेर गेल्यावर सगळ्यात जास्त चाटचे प्रकार आवडतात पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी पुरी, रगडापुरी
अरे वा!
मला काय काय आवडतं.
मला पण चाट मध्ये सर्वच आवडत पण आणि चायनीज मध्ये म्हटलं तर मंचुरियन आवडतं.
हा बिर्याणी वगैरे आवडते का नाय.
नाही तो टाईप नाही आवडत. वेज मंचुरियन आवडत.
हा ना.
घरी बनवता का मग तुम्ही चाट वगैरे
हो बनवते म
हं हं
हम्म.